हॅलो.
हा बोला काय करत आहे.
हॅलो! आवाज येतोय का?
हो आवाज येते ना. हॅलो.
हॅलो. आवाज येतो?
हा आवाज येत आहे. तुम्हाला येत आहे आवाज?
हो हो मला येतय तुम्हाला येतय का.
हो येत आहे ना आवाज बोला ना.
काय कायल थोड्या.
हा काही नाही काय करताय?
काही नाही करत होती.
हो का. हम्! जेवण झाले का?
हो हो झाले. तुमचं झाले का?
हो आमचे पण झाले जेवण. हॅलो. आमचे पण झाले जेवण. तुमचे झाले? हो आवाज येतय मला बरोबर हो का काय बन
आज का? चतुर्थी होती तर काही डाळभजी बनवली ना सकाळी संध्याका काही मोदक बनवले.
डाळभजी, पोळी, वरण, भात.
हम्म! उपवास होता का तुम्हाला?
हो, उपवास होता तुम्हाला?
हम्म! हो का मला पण होता उपवास आज.
हो ना.
हम्म! अरे मी तुम्हाला म्हणणार तुम्ही ब्रियानी हॅलो हो का हॅलो.
हा हॅलो आवाज हो हो आला आला बोला बोला.
हम् हा मी म्हणत होते तुम्ही बिर्याणी केली होती ना परवा वाटते.
हो हो ब बनवली होती ना.
हो का नाही मला बनवायची होती रविवारीच. कशी बनवलीती आ ती?
हे वो आधी आधी तादुंळ त्यात आपले सगळे मसाले किचन किंग एव्हरेस्टचा आणि बिर्याणी मसा त्याला शाही बिर्याणी मसाला चिकनला अशा ले घ्यायची सगळे आणि आप मग चिकन चिकन केवढे आहे त्याच्यावरून आहे त रेसिपी
ह तुम्ही किथे घेतलं होत चिकन
आम्ही आमचं दोन किलो होतो म्हणजे सगळेजण आले होते ना यांचे मित्र वगैरे आले होते त्यामुळे आम्ही अंदाज दोन किलो होत ना
अच्छा अच्छा
हा तस तादा आम्ही लॉरीज किनून घेतला होता
हा हा हा
म्हणजे कोणी खाते कोणी खात नाही भातच होता ना फक्त बिर्याणीच केली होती हा तस आपण साध्या जर चार लोकांसाठी बनवायचा म्हटलं तर अर्धा किलो कांदा घ्या तेच कारण ते मॅरीज आपण हे करतो ना इंस्टा बनवतो ना ह कांद्याचा तर चांगले चिरव वगैरे घ्यायच का हो हाय घ्यायचे ते पण बारीक य चांगले खडा मसाला आपण जस हे अ काय तेजपत्ता वगैरे असत ना खडाम ला काढायचा हा ते ते घ्यायचे तर आठ सात आठ हट मिरच्या संभार पुदीना
हम्म पुदीना पण टाकला होता तुम्ही बिर्याणी मध्ये
हा पुुदीना पण टाकला होता टेस्ट मग ते एवढं नाही पण टाकायच थोडस टेस्ट येते पुदिन्याने लसण अदक ची पेस्ट घ्यायची हा चांगली थोडी जास्त असत काढायची त्यानी पण टेस्ट येते आणि चार लोक याती किलो राईस घ्यायचा्ह एव्हेरेस् चेच मसाले टाकते मी मला ते आवडतात
अच्छा एव्हरेजचे चांगले असतात का सर्व
हो चांगले ना एव्हेरेजचा किचन किंग मसाला आपण चिकन कन मसाला आहे शाही बिर्याणी साला आणि दही पण घ्यायचं दही
दही पण ते दही आंबटवाला घ्यायचं. की गोडवाला घ्यायचं.
नाही नाही थोडं असं फिक्क असतं ना दही क्र्रीमी क्र्रीमी दही अस. ते टाकायच त्यात त्यांनी काही जास्त आंबटपणा पण येत नाही. कारण आपण टमाॅटो पण टाकतो ना. कसं एखादं टमाट जास्त आंबट असते हा. पण ना ते होत नाही म्हणा तसं असं कारण आपण. खट वगैरे टाकतो तर ते त्यात धकून जाते ते. ह कारण जास्त स्पायसी पण होत नाही दही वगैरे टाक.
हा हा.
मसाले पण मिक्स होतात छान लागते.
हम्म. मग ते मॅगिनेट केलं होत का चिकन हो.
हो आधी चिकन मॅरिनेट करायचं सगळे मसाले टाकून त्यात पण थोडस दही पुदिना टाकायचा. बिरिता टाकायचा. आता एक घंट्या साठी राहू द्यायचं थोडं. हा एक तसासाठी. आणि मग आधी मग. आपण आता भाजी टाकतो ना तेव्हा आधी खडे मसाले टाकायचे. खडे मसाले झाल्यावर कांदा टाकायचा थोडासा बारीक चिरून.
हम्म हम्म हम्म. म्हणजे जस आपण भाजीला न साधा चिरतो कांदा तसाच ना हो.
हो तसा तसाच थोडासा कसे ते मसाले व्हायचे. खडे मसाले तर त्याच्यासाठी म्हणून थोडसा टाकायच त. तर आपण बिरसा टाकतोचं वरून.
हो हम्म हम्म्.
त्यानी पण टेस्ट चांगली येते तसा कर.
आहे ना.
भाजी टाकायची आधी त्याच्या दोन शिट्ट्या घ्यायच्या आणि शिजल्याकि. भाजी तर मग तांदूळ. थोड्या व तांदूळमोजून टाकायचे आपल्या याचेच घ्यायचेबास. तीचं घ्यायचे त्याचीच छान लागते.
अच्छा हो ते मोठेवाले ना बासमती राईस.
हो बासमती आणि नंतर मग भात टाकायचं. आधी मग भाजी टाकण्यावर काय करायचं बिरस टाकायचं. सांबार आणि पुदिन्याची अ ती लेअर दयाची. हलवायचं चांगलं ते आणि नंतर मग भात टाकल्यावर त्याच्यावरही टाकायचं.
ह म्हणजे भात मग डायरेक्ट टाकायचा कि शिजून घ्यायचा.
नाही नाही मी हे कस केलं होतं हे जास्त बिर्याणी होती म्हणून मी शिजून घेतला होता आधी. आणि तस जर आपण कमी. ह आ आधी मी शिजवून घेतला होता आणि. जर चार चार पाच जण असले खाणारे तर मग आपण कुकरमध्ये. शकतो लाू शकतो ना मग त्यात. कस करायच आधी भाजी शिजून घ्यायची एखादी. तांदूळ टाकायचे त्यात मग होऊन जाते तांदूळ.
त्याची अशी लेअर लावायची कि मिक्स करून टाकायचं वरण?
मग मिक्स केला. तरी चालते चालते म्हणे होते तसा तो भात पण पण आ आपण काही करत नाही रसा वगैरे तर त्याच्यामुळे मी मिक्सच करून टाकत असते. मयुरशी
हो का हो ना ते सुका जर केला तर मग रस्सा करावा लागतो.
ह रसा वेगळा करावा लागते. ते हॉटेलमध्ये कसे भाजी पण करतात ते लोक बिर्याणी पण करतात म्हण त्याच्या सोबत रसा मिळतो.
हा मग तेच तर त्याच्यामध्ये रसा देऊन देतात ते सोपा हो ना तेवढंच करायला खूप टाइम जाते तो हम्म तेच. करायला खूप टाइम जाते बिर्याणी ह. त्याला वेळ लागते ना पूर्ण.
हम्म
हम्म आता चालूय ना आमचा विचार रविवारी करायचा. तेचं म्हटलं मगं तुम्हांला रेसिपी विचारून घ्यावी.
हो हो कराना.
का त्याच्यासोबत रायता वगैरे
हो रायता केला होता दह्याचा.
अच्छा! अच्छा! हा तुम्ही नेहमी करता तो रायता ना?
हो हो हो, चांगला म्हणत त्यात त्यात पण आपणं पुदिना सांबार एखादी हिरवी मिरची असं टाकायचं. लंबी टाकायचं अद्रक टाकायचं ते मिक्सर मधून काढायचं आणि थोडसं ती मिक्सर फिरवायचं ना तर त्यात दही टाकायचं जेवढं आपणं थिक्कच दही घ्यायचं जास्तं आंबट न खाल्ल नाही जातं ते.
हा हा
हा फिक्कचं दही घ्यायचं मग ते पण त्याच्यात मिक्सर करायचं आणि त्यात आपणं जर काही टाकायचं म्हटलं काकडी वगैरे चिरून ते टाकू शकतो नाहीतर मग कांदा चिरून, ते पण खूप छान लागतंय, हम बिर्याणी सोबत पाहिजे.
हो बिर्याणी सोबत रायता पाहिजे ना काही ना काहीतरी.
हा, रा जर फिक्काचं जर रायता म्हटलं तर मगं ते काय दही ही पूर्ण असं फेटायचं, आणि त्यात अ थोडासा असा चटणी चटणी मीठ टाकायचं आणि काय त्यात ते बुंदी पण असते म्हणा पण ते नसली तर मग त्या टमाटे, काकडी असं टाकायच. त्यात, तसा साधा पण चांगला राह राह
हो तुम्ही बनवता तो पण छान बरोबर ये, तुम्ही बनवता आ वेळ मला पण, तसाचं बनवेल मी रविवारी
हो बनवा ना, बाकी काय म्हणता?
काही नाही तुम्ही सांगा, बाकी म्हणजे?
हो हो
हम्म हो, तुम्ही कुठे गेला होता ना आत्ता वाटत फिरायला? काश्मीर ला बहुतेक.
हो काश्मीरला चालू होतं जायचं तर गेलो होतो.
हो का कशी झाली कशी झाली ट्रीप?
मस्त! ये नाही तिकडे आपणं सगळे सोबत असल्यावर खूप मज्जा येते ओ. आपणं जाऊया एखाद्या वेळेस, मस्त वैष्णवदेवी ह्याला. वैष्णवदेवी झालं वृंदावन, मथुरा
आपणं वृंदावनला जाऊ. मस्त सोबत, कृष्णाच्या तिथे तिथे इतके सुंदर कृष्णाचे ड्रेस तिथे मिळतात ना‌.
हा आम्ही आणले होते ना‌ पण तेव्हा, हो खूप छान छान मिळ तिथं टोप तर एक एकसे बडकर एक असतात. टोप असतात त्यांचे दागिने पण, हम्म खूप छान आणि तुमचा कृष्ण मोठा आहे ना तर त्याला तर अजूनच खूप छान छान मिळतातं, त्याचे केस पण मिळतात.
हो त्याचा पूर्ण शृंगार ना कृष्ण चा, मला घ्यायचा आहे ना वृंदावन वरून. आता चालू आहे यांचा पण विचार की आपण जाऊया म्हणून.
होच जाऊ ना मस्त. हो आणि इकड पण गेलो होतो आम्रीतसरला तिकडे पण खूप मस्त आहे पाहण्यासारखं हो
हो का फिरून तिथे ते पाय पण ज नाही वाटते पहिली
हो हो काय धुतात ना जातात नाच धुतात ते म्हणजे असं पाण्यासारखंच आहे हो खूप खूप छान वाटते खूप शांत वाटते हो मस्त मस्त मजा येते पण सगळेजण सोब असल्या खूप एन्जॉय होते अस एकट एकट्या गेल्यापेक्षा सगळेजण सोबत असल्यावर खूप मज
हो आपण जाऊन सोबत बरं आहे तुम्ही मी पहिले जाऊन आले तुम्हाला थोडं माहिती
हो आता कसं ते वैष्णोदेवीला गेलो ना आता तिथं एकच सीम चालते म्हणजे पडलं इकडलं सीम चालत नाही तिकडे तिथे सिम घ्याव लागते हो मोबाईल मध्ये
कसा साधदा
नाही साधा फल नाही लागत आपल्या त तिथलं वेगळंच घ्यावं लागते दोन दिवसासाठी जी इतके दिवस राहतो तिकडे मगनी यांच्याच मोबाईल मध्ये टाकलं होत
हो का हा मग आपल्याला सिम घ्यायला गेल बहुतेक तिकडे गेल्यावर
तिकडेच मिळते रस्त्याने जातातच सारे त्यांची दुकानवस्था असली हो हो हो देतात तिथलं घ्यावं लागते आणि तर मग सगळं आय कार्ड वगैरे पण मिळ ते म्हणजे आधी जायच्या आधी वैष्णोदेवीला चढायच्या आधी आपल्याे आयकाड शिवाय जाऊ नाय देत परमिशन असेल नाही हम्म
अच्छा मग किती टाइम लागते बर तरी वैष्णोदेवी चढायला पूर्ण किती
तीन तीन चार तास लागतात